हॅलो
हा आवाज येतोय ना.
हो हो काय म्हणता? काय चालंलं मग? काही नाही आताच आवरल. आता पुढे का काही रक्षाबंधन आलं. रक्षाबंधन जवळ आलं तर चालू आहे. तीचं घरी राख्या बनवते ना स्टॉल लावते. त्यामुळे चाललेय
वेगवेगळ्या प्रकारच्या बनवायच्या म
अरे वा! तुम्ही घरी राख्या बनवता?
हो मी स्टॉल पण लावते. ना तर मग मी राख्या विकत आणण्यापेक्षा असं हातानेच बनवते. आणि तसं म्हणजे स्टॉल लावला की विकल्याच जातात. तरच आपलं थोडंफार रोजगार प्राप्त होऊन जातो आपला.
आणि म्हणजे तुम्ही हँडमेड सगळं पूर्ण हँडमेड बनवता. राखी पुर्ण ‌
हो अ म्हणजे लहान मुलांसाठी वेगळ्या, मोठ्या माणसांसाठी वेगळ्या काही अ भावासाठी आणि वहिनीसाठी घेता. कॉम्बो मध्ये तशा वेगळ्या. जसं
हा हा मग त्याच्याबद्दल थोडक्यात सांगता का? माहिती त्याची राखीची म्हणजे कशी बनवता मी तर कधी बनवली नाहीये घरी राखी. थोडी माहिती सांगा. बरं मग कशी बनवताय ते
हां लहान मुलांसाठी बनवायचं असल्या तर मग कार्टूनन्स चे जे चित्र असतात. त्याची मी प्रिंट काढून घेते. ते कट करून आपण मस्त ते बनवू शकतो. त्याच्यापासून राखी म्हणजे लोक लोकरीचे दोरे वगैरे घेऊन किंवा मग असं आपले फ्रेंडशिप बँडचे दोरे कसे असतात. तशा प्रकारचे दोरे वगैरे घेऊन आपल्या- पद्धतीने म्हणजे आपल्याला जे सुचेल. आपल्या मनात जी कल पणा येईल त्यानुसार छान, छान डिझाईन्स बनवते.
आरे वा! छान की म्हणजे तुम्ही छान क्रिएटिव्हटी छान कामं करताय म्हणजे तुम्ही राखी वगैरे बनवून. आणि मग तुम्ही ते कसे? म्हणजे अ हा बोला.
ऑनलाईन पण विकल्यात जाता. म्हणजे आपण कसं? बनवल्यानंतर स्टेटस वगैरे ठेवतो. आपल्या ओळखीचे तर म्हणजे माझ्या ओळखीच्या आहेत त्यांना भरपूर जणांना माहिती की मी बनवतेच. मग ते मलाच ऑर्डर देऊन टाकंत बाहेरून घेण्या फक्त त्यांना कशी पाहिजे ते सांगता, म तशी बनवायची आपण. आणि त्याच जे कच्च मटेरियल असत. कचा माल असतो ते आपल्याला म्हणजे अ मिळून जातात, स्वस्त मध्ये मिळतात. त्याच्यामुळे मग त्याच्यापैकी जास्त खर्च होत नाही. कमी खर्चामध्ये आपण चांगला इन्कम करू शकतो, चांगला रोजगार मिळू शकतो. तो आपल्याला.
हा, हा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला मार्जिन आहे भरपूर म्हणजे ना.
हो.
म्हणजे खर्च वगैरे तुमचं सगळ काय ते मटेरियल जाऊन तुम्हाला मिळतात म्हणजे पैसे?
मिळतात. आणि एक आवड म्हणून करते, मी म्हणजे मला आवड आहे ना. काहीतरी वेगळं करत राहायचं, रिकामा बसण्यापेक्षा.
मग ती चांगली आवड आहे खरं, म्हणजे नाही का त्यांनी असे तुम्हाला सुचतय पण ना, अशी, कशी डिझाईन बनवायची काय बनवायची. कसं त्यामध्ये ऍड करायचं काय काय अजून
हम्म, लहान मुलांना कसं कार्टुन्सच जास्त आवडत. मग, वेगवेगळ्या कार्टून्सचे चित्र घ्यायचे प्रिंट करून. ते कापायची. आणि एखादा आपलं जर पुठ्ठा वगैरे असलं तर त्यावरती चिटकावायचं परत त्या आकारामध्ये कापायचं. म्हणजे कसं ते कटपणा पण राहतो ना, वाकत नाही ते स्टिकर. आणि मग ते चिटवायचं, लोकरीचा दोरा वगैरे घ्यायचा. किंवा मग आप फ्रेंडशिप त्याचं बारीक दोरा येतो. तो घ्यायचा किंवा मग वेगवेगळे पण असे कलरफुल दोरे मिळतात. ते घ्यायचे त्याच्यावर चिटकवायचं आजूबाजूने आपल्याला जर मनी वैगेरे काही डिझाईन कराविशी वाटली मनी वगैरे टाकून, तर वेगवेगळ्या प्रकारची मनी टाकायची. तशी पण आपण राखी बनवू शकतो, तशा राख्या तर मी मागच्या वर्षी बाजारात विचारलं होत तर मला पन्नास रुपये, साठ रुपयेला एक राखी सांगत होती. म्हंटलं मग त्यापेक्षा एवढ महागाची घ्यायची तर आपणच बनवायची, मग मी बनवल्यान तर मी जास्तीत -जास्त अ. तीस रुपयेपर्यंत विकली होती. आणि बाजाराच्या किमतीच्या निम्म्या किमतीच मी बी का म्हणून मला जास्त ऑर्डर मिळून गेलं होत. आणि त्येना आवड पण होत.
हो तुमचं काम जर व्यवस्थित छान असेल डिझाईन आवडली तर लोकं तुमच्याकडून घेणारच बरोबर.
म्हणजे तुम्ही ऑनईन- ऑफलाईन दो्ही पण विकता म्हणजें नाही का.
हो स्टॉल पण लावते आणि ऑन लाईन वगैरे पण विकते. म्हणजे ऑनलाईन जास्त असतात लांब लांबचे नाही. पण मग जवळ जेवढं शक्य आहे तेवढं.
हा आणि मग ते कशानी पाठवता कुरिअरनी वगैरे पाठवता? म्हणजे जर कोणाला घ्यायचा आणि कुरअर खर्च
हा, इ कोरया नाही कोयारच म्हणजे, एका ठिकाणच जास्त ऑर्डर असल्या ना की मग तसं पाठ अस दोन राखलं नाही परवडत, मग जास्त मोठी ऑर्डर असली की मग परवडत.
हं, हं. म्हणजे अशी, बल्कनी ऑडर हवी तुम्हाला म्हणजे
हो. बल्कनी ऑर्डर असली, तर मग ऑनलाईन पाठवते कारण की, मग ते कुरिअरचा खर्च जास्त होऊन जातो ना.
आणि अमेझॉईन वगैरे पाठवायची असेल समजा, आम्हाला जशी राखी हवी तशी, मग तुम्हाला व पोर वगैरे पाठवाय लागल का की?
हा, सॅम्पल ज्या राख्यांच माझ्याकडे असतात ना, सॅम्पल राख्या बनवलेल्या त्याच्या डिझाईन्स मी पाठ वून देते, तुम्हाला त्यामध्ये जर आवड
हं, हं. म्हणजे, तुमच्याकडची तुम्ही डिझाईन पाठवायच्या, आम्ही त्यातली सिलेक्ट करणार हॅलो?
हो.
आणि मग जर आम्हाला त्यात थोडंफार चेंजेस
हा हॅलो? थोडंफार चेंजेस असल्या तर त्यात करून देतो ना. चेंजेस तुम्हाला काही करायचे हा, तुम्हाला काही बदल करायचा अस ला ना, त्यामध्ये करून देतो असं. आणि आता लवकरच मी कप केक वगैरेच पण चालू करणार आहे. कसं लहान मुलांना आवडत आणि कसं अ शुगर फ्री कप केकच चाललय माझ्या डोक्यात. विचारा आलाय की, शुगर फ्री असतो केक कप केक तसे बनवायचे म्हणजे तसं साखर ही आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे, तर मग तसे के केक बनवाव अशी त्याची पण मागणी भरपूर होईल.
हो आणि आता डायबेटीस वगैरे जे ज्यांना झाले, ते पण तुमच्याकडनं घेऊ शक त्यंना कारण त्यांना शुगर खायची नाही म्हटल्यावर
हो आणि आजकालचा अ‌ म्हणजे एक मोठाच होऊन गेलय. सगळे लोक शॉकिंग होऊन गेलेलेत. ट्रेंडच बनून गेलेले, प्रत्येकाचा बड्डे आला की, साजरा करायचा. शाळेतले मुलं असो, कॉलेजचे मुलं, मुली असो किंवा मग जे जॉबला जाणारे, नोकरी करणारे असो किंवा मग घरातले फॅमिलीवाले असो. कुटुंबामध्ये पण कोणाचाही बड्डे असले, तरी साजरेच करता, मग चांगला इन्कम त्यामधून म्हणजे चांगला पण आपण रोजगार प्राप्त करू शकतो, त्यामुळे ती एक कल्पना माझ्या डोक्यात आलीये. त्याच्यावरती थोडसं काम चालू आहे, मला क्लासेस वगैरे करायचे आहेत थोडे. ते झाले की, ते पण मला चालू करायचेंय.
नाही, ही तुमची कल्पना चांगली पण ही, केकला भरपूर ऑर्डर आहेत बर का आणि खूप मागणी आहे केकला. प्रत्येक ठिकाणी केक घेतातच.
गावात म्हणजे, आपण असं गेलो ना केक शॉप मध्ये घ्यायला कि, त्या केकमध्ये ना हेच जास्त असतं क्रीम. क्रीमचं प्रमाणच खूप असतं आणि ते क्रीम खाल्ल की, कसं घसे वगैरे दुखायला लागतात. आणि लहान मुलांना केक खूप आवडतं आणि ते ऐकत नाही मग खायला, खातच राहतात ते असं होणार जात
आणि त्या क्रीमनी डोकं पण दुखतं मला वाटतं ते क्रीम मध्ये कलर काहीतरी जास्त ऍड करतात वाटत. तो नाही का त्यामुळे ते खाल्ल की पण कस तरी पण होत. तो मळमळल्या सारखं आणि डोकं वगैरे पण धरतं.
हो आणि कसं त्याना म्हणजे नॉनव्हेज वगैरे खात नाहीत मग काही ना बना विदाऊट अंड्याचा पाहिजे असतो अंडे वगैरे चालत नाही त्यांना मग ते पण कसं आपल्याला म्हणजे अ अंडे वगैरे तर बनवायचच नाही यय, पण असे छोटे- छोटे केक छोट बनवायचे म्हणजे कसं आपण घ्यायला गेलो की आपल्याला मोठाच घ्यावा लागतो. छोटे मिळत नाही ते म्हणता परवडत नाही बनवायला. आणि त्याची प्राईज लोकांना जास्त वाटते असं मग आपण कमी किमतीमध्ये छोटे केक बनवले तर, त्याला मागणी येऊ शकते असं मला वाटतं.
आणि हो मोठे केक आहेत ना आपण खाल्ल तरी एक दिवस खातो नंतर दुसऱ्या दिवशी तो फ्रीजमध्ये तसाच रातो कोण खात पण नाही, छोटी जेवढी साईज असेल तेवढी पटकन संपली पण जाती आणि फ्रेश आपल्याला नवीन पाहिजे तर आपण परत घेऊ शकतो.
तो आणि मुलांना कसा खायचा असला तर छोटा घेतला बस झालं. अ.. तेवढा खातो आणि खूप जास्त ग.. म्हणजे मोठा घेऊन पण उपयोग न तो शिळा झाल्यानंतर पण चांगला लागत नाही तो, त्याची क्रीम वगर वगैरे अशी शिळी झाल्यानंतर त्याच्यापेक्षा ताजा त होत हो बदलून जाते ना, चव पण बदलून जाते. आणि कसं आपण ते त्याच्यामध्ये अ.. छोटे कप केक बनवले ना त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेग कलरच्या अजून त्याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे करता येईल कलाकृती करता येईल कि लहान मुलांना असे कलर आवडत आपण हेच कलर यूज करू हेच वापर रु वगैरे असं त्यांना वेगवेगळे कलर बघायला मिळतात म्हणजे एकच कलरं केक बघण्यापेक्षा वेगवेगळ्या कलरचे छोटे- छोटे केक बघायला मिळाले ना की त्यांना पण आनंद होतो. त मग छोटे केक दोन जरी घेतले तरी छोटे असतात ना ते आईस्क्रीमच्या साईजचे वगैरे पण असतात काही- काही एवढे पण छोटे बनवता येता मग ते त्यांना काय दोन घेतले तरी मग पुरेसे आहे. असं एक
हो.. खरंच आहे आणि मुलांना असं छो असं कलरफुल वगैरे असं काही दिसलं की त्यांना एक असं अट्रॅक्शन असत घ्यावं.. घ्यावं म्हणून ते घेऊ घेतात पण आणि
तेच ना आणि मोठे कशे आपण जर आपण सांगितलं आम्हाला असं पाहिजे तसं पाहिजे तर कधी.. कधी.. एक- एक हजार रुपयाचा एक किलोचा केक होऊन जातो असं आता बड्डेला आता माझ्या मुलीचाच बड्डे होत आम्ही तिच्या बड्डेला केक ची फक्त थीम सांगितली आम्हाला अशा कलरमध्ये पाहिजे आणि डिझाईन जास्त काही सांगितली पण नाही साधी सांगितली होती तरी पण आम्हाला साडेआठशे ला पडला होता एक किलोचा केक मग त्यापेक्षा आपण शिकल.. शिकल तर मनता हो.. हो.. चालेल
हा.